हॅलो.
हा बोला.
हा काय करताय म्हंटलं?
काही नाही रेग्युलर, चाललंय रुटीन.
हम्म. मी पण आत्ताच बाहेर गेली होती गाडीवर एवढी रस्त्यानं खड्डे झालेले आहेत ना, की रस्ते दुरुस्तीच्या खाली कोण कधी पडेल त्याची काही गॅरंटीच नाही राहिली नाही सध्या. म्हणजे खूप अवस्था झाली रस्त्यांची.
माझ्यासोबतही काल काहीस असंच झालं मी पण काल नेमकी संध्याकाळी बाहेर गेले होते.
हम्म.
ते रस्ते इ के डेंजर करून ठेवलेले आहेत त्यांनी खोदून खोदून. बर असं पण नाही की चला खोदकाम झालंय तुमच काम पूर्ण झाल्यावर कमीत कमी त्याची मरमपट्टी तरी करतील. अजिबात नाही. काल तर गाडी स्लीप होता होता वाचली आमची.
म्हणजे त्याच्यातून खूप जणांना त्याचा एवढा त्रास होतो ना अचानकच अं ख ते येतो खड्डा येतो गाडीच्या पुढे. जिथं की काहीच नव्हतं एकदम प्लेन रस्ता होता. तिथ काहीतरी करून ठेवलेलं त्या लोकांनी, पण त्याच्यात काय होतंय आपण आपल्या म्हणजे नेहमी प्रमाणच सवय आपल्याला की आजपर्यंत काय असे खड्डे बघायची चवच नव्हती रस्त्याने आणि आता तर एवढे खड्डे खुड्डे करून ठेवले काही विचारता सोयच नाही राहिली, कारण की त्या खड्ड्यांमुळे मध्ये जर आता आ आता तरी ठीके पाऊस नाहीये. आता पावसाळा चालू झाल्यावर तर खूप अवघड घुऊन जाईल या गोष्टींमध्ये.
होतच आहे ना कारण त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहतं. एक तर ते पाण्याची लेवल किती आहे, किती नाही ते समजून नाहीयेत गाडी चालवत ताना खड्डा किती खोल आहे किती नाही ते. आपण जातो अपग्यात चालवायला आणि जर गाडी स्लिप झाली मग तर विचारायचच काम नाही नशीब जर नर थोडक्यात स्लीप झाली तर जाऊन नुसतं खरचटा बसेल. आणि जर जोरात स्लिप झाली तर आहेच हात किंवा पाय मोडण्याची
हो आणिं ते रस्ते ख खड्डे साईडनं पण केलेत ना तर खांबांना पण त्याचा इफेक्ट पडतोय. ते म्हणजे लाईटचे जे खांब मेन मेन वायरांचे त्याला पण इफेक्ट होतं की ते पण हल्ले गेलेले. आता एकच पाऊस झाला तर त्या पावसात एखाचा सहज धक्का लागला खांबाला आणि तो खांब म्हणजे अक्षरशः तो अ पूर्ण असा अ आडवा झाला तो आणि त्याच करे त्याच करेंट म्हणजे ज्या मेन वायरी होत्या त्याच करेंट पूर्ण रस्त्यावर झालं तिथ तेवढ्या एरियामध्ये हो थोडं म्हणजे डेंजर काम झालेलं आहे रस्त्यांच हो
आणि यांना रस्त्यांचे काम आहेत ना नेमके पावसाळ्याने अस पण नाही की उन्हाळा आहे आहे जे पण तुम शल्क काम ते करून तुम्ही मोकळल म्हणजे पावसाळ्यात लोक एकदम व्यवस्थित रस्ता वापरू शकतील असं पण नाही आणि पावसाळ्याच्या वेळेलाच त्यांना काही ना काही खोदकाम काढायचं असतं पाईपलाईन टाकायच असतं किंवा तर काही काम करायचे असतात
ह त्यांना तेच नाही समजत ना की नाही एखाद्या वेळेस कसं असतं एखादी समजा म्ब्युलन्स आहे ते पाऊस पडलेला आहे आणि आंबुलंस आपल्या सारख्यांचे ठीक आहे की आपण पडलोय लागलय त्यांतर आप का तरी असल चांगलं येतो ॲम्बुलन्स चा तर किती अवघड किंवा मग लहान लेकरांच्या बसेस जातात पुन्हा स्कूल ला पण त्यांना सोडायला जातो लेकरांना पण किती हानी पोहोचल याचा पण विचार नाही करत
नाही हे कस आहे आता यांच म्हणजे हे जातात चार चाक्या गाड्यांमध त्यां पाई चालच किंवा दोन चाकी जाऱ यांना नाही करणार त्रास काय असतो काय नसतो ते त्यांना फक्त अ म्हणजे काय ते कामाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर मग काम पूर्ण करायचे आहे. त्याची लेवल हो अदरवाइज न हो काही घेणं देणं नसतं त्यांना त्यांनी त्यांचे काम करून टाकलं विषय संपला. सामान्य जनतेने कस करा तुम्ही उटारेटा करा. तुम्हाला कष्ट होतायत. होवूद्या. काही फरक पडत नाही. आम्ही अस अस काम करून दिलेल आहे. तुम्हाला तुम्हाला इथून जायचं असेल जा. नाही जायचं तुम्ही रस्ता बदलून जा. काय
कस ही करा तुमच तुम्ही बघून घ्या. तुम्ही जाताय तुम्ही बघून घ्या. पडलो काय? धडपडलो काय? लागलं काय? किंवा तुमचा जीव गेला काय? काही देणं घेण नाही असं झालेलं आहे सध्या. म्हणजे एवढा वेळ असं त्यांना समजत नाही कि, एवढा आपण वेळ घेतोय रस्ते दुरुस्त करायला. पण मग आता पावसाळा येतोय. तर पावसाळ्याच्या पुढ जर आपण हे काम कंप्लीट नाही केलं. किती जीवितहानी होईल किंवा
जीवितही होऊ शकते. बरोबर आहे. जीवी जीवित हानी तर होतेच होते. प्लस लोकांच नुकसान
हो
आता समजा, जर एखाद्याच्या घरात जर एखाद्या व्यक्ती एकटाच असेल बिचारा कमवणारा. आणि हा ह्यांच्या अशा रस्त्यांच्या ह्याच्यामुळे जर समजा इन केस त्याचा अपघात झाला. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं. तर त्या परिवारावर किती अजून त्रास त्याला?
मग
वाचला तर ठीक. नाही नाही वाचला तर ठीक पण जर समजा, ती व्यक्ती गेली. त्या परिवाराला किती त्रास नंतर? परत कारण ती एकटीच व्यक्ती असणार आहे की ज्याच्यावर त्याचं पूर्ण कुटुंब अवलंबून बळ असणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठ्या गोष्टी घडू शकतात. हे त्या लोकांच्या लक्षातच येत नाही. जोपर्यंत त्यांच्या घरात स्वतः कोणाच कोणावर बीतत नाही ना तोपर्यंत त्यांना या गोष्टींची जाणीवच नाही
नाही म्हणणार आणि मेन म्हणजे असच एक चेंबरचा खड्डा त्याच वरचं ते झाकण असतो ना.. ते काढून ठेवलं होत आणि असच पाऊस मागच्या वर्षीचीच घटना आहे. मागच्या पावसाळ्यामध्येच खड्ड्याच झाकण काढून ठेवलं. आणि रात्री एक साडे नऊ दहाच्या सुमारात म्हणजे कंपनीतून काम करून तो माणूस घरी जात होता. त्याच्या घराजवळ तो खड्डा आणि तो त्याला माहिती नव्हत की, ते तिथं तसं करून ठेवलंय म्हणून आणि साइडने काही लावलेलं पण न्हवत. आणि धो एवढा मुसळधार पाऊस पडला. की त्याला ते खड्डा दिसलाच नाही आणि गाडी डायरेक्ट त्याच्यात गेली. त्याच्यासह तो मध्ये पडला आणि मधून त्याला बाहेर कस काय येता येईल? कारण की गाडी पडली ना. तो पडला त्याच्यानंतर गाडी पडली. आणि त्याला बाहेर येता आलंच नाही. तेवढ्या पाहण्यामध्ये कारण की, रस्त्याच्या वरी सुद्धा आपल्या पूर्ण म्हणजे
गुडघ्यापर्यंत किंवा कमीत कमी अटलिस्ट पायच्या घोट घोट्यापर्यंत तरी पाणी राहतच रस्त्यावर
हो आणि कुठून बाहेर निघायचं. त्याला अंधारात ते कळलंच नाही. त्याचा गुदमरून तिथंच मृत मृत्यू झाला. मे मेल्यानंतर त्यांनी अ म्हणजे त्याच्यानंतर मग त्यांनी तिथ साईड न कुंपण, काही काट्या वगैरे लावल्या. तिथं एक कपडा वगैरे लावला ते त्याच्यानंतर केलं. तो माणूस त्याचा जीव गेला. मग त्या त्याच्या मागे बघा तीन मुली, एक मुलगा आई, वडील, बायको एवढं सगळं परिवार आणि दुसरा भाऊ नाही. आणि एवढं सगळ्यांना याचा एवढं म्हणजे त्रास झाला, या सगळ्या गोष्टीचा
बरोबर आहे ना आ त्याच्या कुटुंबावर काय बत तल त्याच्या कुटुंबालाच माहित आता तर, ते लोक पुढे जाऊन त्यांची उपजीविका कशी भागवणार. ते एकटे त्या व्यक्तीवरच मग समजून घ्या अवलंबून असेल मुल तर चला आता लहान म्हणून समा ठीके पण असा एखाद मूल किती जबाबदारी परिवाराची उचलू शकेल असं. काही सगळे लेकर लहान लहान असतील तर, त्या त्या परिवाराने कसं काही जगायचं. आणि त्यांचा रोजचा उदरनर्वाह करायच.
एक घरातून एक व्यक्ती गेल्यानंतर किती अवघड होऊन जात. हे जेव्हा आपल्या स्वतःवर येतं ना तेव्हा ते कळत असत त्यांना काही ते नाहीच ना मग ते खोदून ठेवता ठेवताय खुशाल कायच टेन्शन नाही त्यांना त्याचा मध्येच कुठ तरी गतिरोधक लावून ठेवायचा मध्येच कुठ तरी खड्डा करून ठेयचा.
अर नवीन नवीनच गतिरोधक दिसत, तो रोजच्या वापरातला रस्ता असतो, आपला रात्रीतून गतिरोधक
हो कधीतरी ते पिवळे गटू आणून ते गतरोधक सा बनवून ठेवता नसेल तर.
की विचित्र आहे त्याच्यावरून तर गाडी इतकी आदळते, तुम्हाला सांगते. ते मी मनजे जस समजा नॉर्मल स्पीडमध्ये असेल. त्याच्या वरून जर गाडी नेली ना तितका जोराचा धक्का बसतो. अक्षरशः पोटामध्ये डायरेक्ट कळ निघून येते. माहितीेत का जोराचा
आपल्यासारख्यांचे जर सीझर झालेले तर असतील ना. त्यांच तरे कमरच्या हालच आहे त्या रस्त्यांमध्ये
तेच ना एखादी म्हणजे जर समजा री प्रेग्नेंट लेडी जर गाडीवर जात असेल ना, मी तर म्हणते तिथ तर जीवाला धोकाच आहे मागत.
किती सांभळून सांभळून चालवणार आहे.
बरोबर आहे ना शेवटी त्याला पण एक
ह् हम्. गाड्या चालवायची पण हे राहिलेली नाहीये. आधीच कोणीतरी आता अचानकच मागून पुढं जायचा प्रयत्न करता. त्याच्या नादात आप खड्या मध्ये गेलाक पण तरी झालं मग सगळ संपलं अस. होऊन चालले
आणि मेन म्हणजे जरी जरी समजा खड्डा जास्त खोल जरी नसेल आप.. सज नि समजा आप आप नियमित पणे वेगा चालत असूण तरी... सुद्धा गाडी स्लीप होण्याची शक्यताता रस्तेच ना आता पाण्या पावसाचे दिवस आहे म्हटल्यावर टायर लवकर सरक...
हो हो...
म्हणजे घर बसल्या उगाच गिर आणण्याचे काम आहेत हे सगळ्यां... पण यांना काही शासकीय.. शासनाने म्हणजे शासनाची जारी नाही नाही पण जे कॉन्ट्रॅक्ट घेत. कॉन्ट्रॅक्टदारांची पण जबाबदारी नाही राहिलेली माणूस की नावाची वस्तूच नाहीये त्यां..
साला अकाउंटला विषय संपला अशा गोष्टी
नाही तर काय... पण आपल्यासारख्यांना किती त्या गोष्टींची तफावत होते. आपल्याला किती प्रॉब्लेम फेस करावे लागतात रोज उठून हेताना नाही कळत ना..
आणि एक सामान्य माणूस पडला म्हणजे त्याच्या घरी त्याचा काही इन्शुरन्स असणार आहे. हेल्थ इन्शुरन्स असणार आहे काय इन्शुरन्स असणार आहे कुठलं काय असणार आहे त्याला पैसा किती घालावा लागत. दवाखान्यासाठी त्याची म्हणजे परिस्थिती पूर्ण कोलांडून जाते मग.. चार लोक नावं ठेवायला पुन्हा आणि तयार आहे म्हणजे समाजात जगायला सुद्धा त्रास... होऊन जातो अशा गोष्टी घडल्याळात...
बरं ते थोडक्यावर निभावलं तर... ठीक जर समजाईन केस एखा एखादी इजा जर जास्त कमी झाली आणि तो बेचारा अंथरुणाच खेळून राहिला तर मग तर मग अजून बघायलाच नको परत घरच्यांनाही त्रास त्या बिचार्‍यालाही स्वतःला त्रास.. वर गाव म्हणजे त स्वतःला त्याची स्वतःला लाज वाटायची की माझ्या घर घरच्यांवर आता अवलंबून आहे म्हणून काही दिवस का स त्याना त्यालाही त्याच्या बिचारऱ्याला पडण्याचा मन असता आणि परिवाराला होत तो तो त्रास वेगळा
सगळीकडंन अडकून जाते एखादी म्हणजे फॅमिली मधून पूर्ण त्यांचं जे रोजचं शेड्यूल आहे आयुष्य आहे ते पूर्ण विस्कळून जातं. कुठच राहत नाहीत ते शिल्लक..
हां.... सिस्टम बदललं पाहिजे सरकारने सिस्टम...
शो कम...